हॅलो
हा बोला क
हा काय म्हतय मग
म् काय नाही बघा आता निवांत हम् तुमच्याकडे अशी वारी दिंडी जात्या.
अ आमच्याकडे पण जातेम. सासूबाई जात्या.
हा.
माघवारी म्हणून असत्या जात्या तुमच्याकडे कसं काय काय आहे दिंडीला.
आवाज अडकळत याय लागलाय बघा तुमचा.
नाही म्हणते आपं स कां
हॅलो!
हम्म
आवाज अडकळत या लागलाय म्हटलं हा बोला की.
हा ह अ माघवारी चैत वारी आषाढी वारी अशा तीन. हला दिंडी जात्या आणि
हा.
म्हणजे आमच्या इथं काहीत ैत वारील जाते आवडतं मला पण एवढं काय माहित नाही. आणि असं ऐकून माहित आहेय कि विठ्ठलाच्या सांितात असणारे वारकरी म्हणजे माझ्याला जास्त. प्रमाणात लोक जात परत असं म्हंटलं जातं की वि्ठ त्यांच पाय दाबतोय असं पण बोललं जात. आणि माणसं पण जाणारे दिंडीत वाटत फायदा. अ पाायदा हप्त्याच जाणारे माणसांचे परत असं. एक ह देशसेवा आणि आपल्या जुन्या लोक. लोकांची परंपरा म्हणायची. या थोडं नेली जात या. आणि शेवटी देवाला हे गेलेलं वा येत नाही सवढा असं म्हणतात की. ल प्रत्येक पाऊल चाललेल्याचा हिशब ठेवतोय आणि त्याच पुण्य पदरात घालतोय असं पण म्हटलं जातं. ते
ठेवणार की होय होय लहान म्हणजे एक कण अ हा.
सई सुद्धा केली जातात व्यवस्थित चहा पाणी वगैरे म्हणना. त त्रास वर त्यांने कसं करते सकाळचे. अ सकाळचे अस पहाटेचे तीन. पहाटेच तीनदा अस चालाय चालू करत आणि
हा
वाटत जाता जातात मग चहा पाणी वगैरे नाशतात होतोय. आणि अकरा बाराच्या दरम्यान त जेवाय थांबत मग जीवन अ जिथे पाणी आहे तिथंच असं थांब त्याच्या वाटतं आणि जीऊन मग तिथंच असं आश्रय घ तिथंच जरा थोडी विश्रांती घऊन अंघळ वगैरे करून आणि दुसऱ्या दिवसाचे, आणि कापडे त्याच टायमाला, हातात काढून घेत्यात आणि चालायला चालू करते चारच्या दरम्यान वाजत आणि मग संध्याकाळी थांब अशी दहा अकरा वाजता जेवायला मग तिथ पण जेवन व वगैरे मग झोप त्यात वाटतं आणि पहाटच आणि चालाय चालू करतत.
हां हां.
पण, तिथं पण अस, पोलीस वगैरे असत्यात म्हणा. त्या सुद्धा अशा फुगड्या वगैरे खेळत्यात, बायका अ-अभंग म्हणत जात्यात, त्यांच्या डोक् क्यावर तुळस परत पांढरी माणसं, ते व्हाईट पोशाख घालत्यात. त आणि डोक्यावर टोपीया वयस्कर माणसं, जास्त प्रमाणात त्यात, हे करत्यात. आता कसं, जस-जस मोठ टवयत चाललंय, तशा जुन्या परंपरांना, जरा हे व्हाय लागलय. पहिला दिंडीतली माणसं, जास्त प्रमाणात जायची, आता
जरा कमी आली यात. पण झालेय नाय, हम्म, तुमच्या इकडं कशे हाय?
तर लर आपल्याला बदलू, तर चालणार नाही तसं.
होय होय.
कारण पूर्ण बदंलं की, देवाचं थोडं, थोडं हे पाहिजेच. माणसाला होय काय आलासं? पावशेर का? दोन कप चहा पाहिजे. काय? दोन कप चहा कोणाला सरासनि आणि कोण हाय. देतो, थांब, मावशीला ठेवायं सांग, चांगला ठेव म्हणावं. हॅलो
अं.
अं हा मुलं जरा घरला आलेली हो त्या सरांना काहीतरी अ चहा पाऊस असल्यामुळे, चहा मागाया लागलेत ओ
हां हां हां.
हा, पावसाचं प्रमाण कालपासन जरा जास्त झालय
हां.
त्याच्यामुळं
हां हां, पावसाला काही हेच नाही, कालपासून पावसाचा लयचं प्रमाण वाढलय हो.
हो जरा खरं, अ शेतकरी बांधवाना, जरा असं पाऊस उपयोगीच आहे. सोडा
दिलासा मिळाला अगतीने झालताय. आता मधे पंधरा दिवस पाऊसच नव्हता ना! पाऊस नसल्यामुळं, कसं माणसांचं पिक येत नाहीत मना आणि उद, दुष्काळ पावसाळा बरा, खरं दुष्काळ नको असं होतंय ना, जनावरांचा हाल होतय म्हणां आणि माणसांना देखी पाण्याची गरज लई असत्या, ओ, हां हां. होतय म्हणां, हां आलो, ऐकलो-ऐकलो.
हां, बोला कि, हां हां, बोला कि
तुमच्या ईड पा पाऊस आहे?
आमच्याकडे पण आहे. जरा रेंज नाही. काय तुम्हाला?
हा अ रेंजेसला ते हा कराय लाग.
माझा आवाज येतोय काय तुला?
अ येतोय. कि तुमचा आवाज मला माझा येईना का काय तुम्हाला?
हा अडखळत येत होता. आता यायला लागलाय.
हा हा हम्म हम्म हम्म चाल्याना हम्म आणि काय असतं. पेशन्स
अ दिवाळी पण तस सण आम हे आहे सोडा आपल्या. म्हणजे मुलांसाठी तर खास करून जास्त चांगला आहे दिवाळी सण.
कोण? कां.
आ..
तुमच्याकडं दिवाळी कशी साजरी केली जात्या?
आमच्या इकडं दिवाळी कणी.
हां.
हॅलो, आवाज येतोय नव माझा.
हा, बोला की.
हा, आमचा इथं. हम्म, आमच्या इथं पण दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते सोडा. लहान मुलांना वगैरे, कपडे तेन म्हना परत. सगळ्यांनाच लहान मुलांनसंकट अशे, मोठ्यापर्यंत सगळ्यांना कपडे वेगैरे म्हणा. आठ दिवस आधी मुलांना सुट्ट्या पडलेल्या असत्यात, घरी फराळाच वेगैरे. परत रांगोळ्या, लायटिंग घराची सुद् जावळ परत पूजा मांडली जात्या. एकमेकांच्या घरी दर्शन म्हणजे, असं त्या पूजेच. दर्शन घेण्यासाठी माणसं, नवीन कपडे तेन घालून मुलं फटाकडी तेन उडवतत. एकमेकांच्या घरी असं पाया पडायला जातात, परत आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण. सन म्हणजे, दिवाळी आणि त्यात. दिवाळीच्या सणासाठी आम्ही, एकदम आधीपसनच अस. ते सण यायची वाट बघत असतोय, चकली चिवडा लाडू. मुलं खायसाठी हे करत्यात.
हा हा, होय.
अनारसे म्हणा. आपला आहेच.
सणाच्या निमित्तानं तर, आपण ते स.
सणाच्या निमित्तानो. आवाज.
साजरी हा. आता, येतोय ऐकू?
हा, येतो येतो.
हम्म हम्म अ. सणाच्या हेन तर असं काहीतरी, कारण का य होतं जात्यात माणसं भेट त्यात म्हणा आपली येणारी सुट्टीला. मुलं मामाच्या गावाला जात्यात.
होय.
हम्म आणि,
सगळे महत्त्वाचेच आहेत सोडा.
हम्म हम्, ते आहेच खरं सण महत्त्वाचेच आहेत सगळे. सणाशिवाय कायच शोभा नाही सोडा.
होय.
आणि ज्या त्या गावात जी, ती पद्धत वेगळी. केली जाते सणांची, सण वेगवेगळ्या प्रकारचे साजरे केले जातात. हम्म. हम्म, मुलांना फटाकड्या हेची हाऊस.
हम्म.
आम्ही लहान होतो, तवापसण आम्हाला. कधी आता दिवाळी इत्या, कधी कपडे घेणार म्हणजे. व- आई वडील कधी कपडे घेणार, कधी दिवाळी इत्या हे खरेदी. करायचं ते खरेदी करायचं, आधीपासूनच मनात असं मन चंचल व्हायचं.
होय ओढ लागलेली असतेय आणि
आधी ओढ लागायला ते लहान असल्यामुळे. मनात असे कितीतरी प्रश्न उभारायच. आत्ताची मुलं एवढी एक्सायटेड नसते त्या सणासाठी.
नाही होय आता ते म्हणजे पहिल्याच आधी रुढी आता. त्यांच्या आई वडिलांच्याच कडून एवढ्या काही मिळत नाहीत त्याच्या मुळे मुलांच्या पण.
हा आता कसं जग इंटरनेट वर चालायला लागलंय पहिला. आ च्या प्रमाणात आईवडिलांकडे फोनचं प्रमाण नव्हतं. आता जास्त प्रमाणात ते फोनातच असत्यात.
होय.
फोन चा जमाना जास्त आलाय नाही मुलं आईलांच्याकडेच फोन असते तेव्हा मुलं पण ते. त्यातच घंटात जात्यात नाही. आणि् तेच करणार की आणि कसा.
होय.
शेवटी. आपले संस्कार मुलांच्यावर होत्यात त्यामुळे आपणच जयच ते संस्कार. कृती म्हणजे मुलं इथूनं जपत जातात.
जपाय व.
हम्म. हम् काय आता करायच पर्याय नाही.
भरत नाही.
होय त्यात काय आता पर्यायच नाही.
बर होय.
आणि त्याशिवाय पण मग हे राहत नाही हो.
होय जगण्याला आपल्या आयुष्यमुळे आनंद काय नाही. एकमेव जगण्याचं कारण पण म्हणजे.
आपण सजणारच नाही. काय चाली रीती हम्म मग आपण पण आता इथन पुढं संस्कृती जपूया हा.
जपूया होय होय.